हॅलो.
हॅ
हॅलो, आवाज येतोय सुमित्रा?
हा, येेतो आवाज.
अच्छा. आ -आत्ता आला तुझ. हम्म. आता आला तुझा व्यवस्थित आवाज.
नाही मोठे दा
काय करत होती?
मोठे दादा आहे ना, त्यांना जेवण वाढत होते.
अच्छा. जेवण करताय का?
नाही. मोठे दादा आले घरी त्यांना जेवण वाढत होते म्हटलं.
अच्छा. पाहुणे आलेत का म्हणजे तुझ्या घरी? काही नाही ऑफिसला, बसलेय ग.
बसले का नाही माझी जेठ आहे ना त्यांना जेवण वाढत होते असं
अच्छा ओके ओके हो हो हो आल ना मला केव्हाच ऐकू आलं पण तुला ऐकू येत नाही येतेय मला काय बनवलं हम्म काय बनवलं मग आज स्पेशल
आणि पोळ्या
वा छान
हम
मी त्या दिवशीत नाही ना बाकी आहे माझ त्या दिवशी बघ तुझ कॉल आलेला हा. आता घरी जाईल मग जेवण करेल मी घरी जाऊन
चालेल
मग त्या दिवशी तुझा तुझा फोन आलेला मी मिसकॉल बघितला पण मी ना झोपलेली होती. इतकी गाढ झोपलेली होती ना म्हटलं जाऊ दे नंतर उचलेल असं करून मी फोन नाही उचलला त्या दिवशी रविवार
हा अस काय
हम्म हम्म मग मी दुसऱ्या दिवशी परत तुला लावला फोन पण तुला लागला नाही का घेत नाही असं काहीतरी झालं म्हणून मी नाही केला मग तुला फोन म्हटलं चला आज करून घेऊ सुमित्राला फोन
आता द किती चारदा करु रायचा आज फोन
काय करायचं?
चारदा फोन करायचं म्हटलं. चार पाच हा ना रिकामी आहे आज
हम्म हा करायचं ना सग सर्वांना करून घ्यायचं पण बोलून घ्यायचं कॉल करून विचारून घ्यायच. काय चालू आहे कस आहे दादा काय करताय माझी मजा घेत होते का?
हा. अजून काय? दडगा ला कधी जाताय तुम्ही हा दडगा
या शनी शनिवार, रविवारी जाईल ना आता येते का आमच्याकडे धडगावला फिरायला?
हम् स्कू
आ हॅलो
की जाना आहे.
हो स्कुटीवर जाणार आहे. येणार का तू?
नाही नाही.
यायचं ना जाऊ आपण फिरून येऊ.
माझ्या मुलं
मुलांना पण घेऊन जाऊ. कस काय टाईम नाहीये कस काय वेळ नाहीे तुला वेळ काढायचं.
शाळा चालू आहे ना शाळा चालू आहे मुलांच
सुरू झाली का?
हा. सुरू झाली शाळा शाळेत गेले आज पण पंधरा पंधरा तारखेपासून झाली ना सुरू मग गेले बावीस पण गेलाय शाळेत परी पण गेली. हा गावतच जिल्हा परिषद मध्ये. हा दोघं गेले एकाला त आत ठेवायला गेले ना मी.
हो.
हा साडे दहा वाजता आ नाय. रोडत होता, मी नाही जात, मी नाही जात, मी नाही जात असं सांगत होत पण गेलीच ठेवायला.
ह
ठेऊन निघून आलास.
का तू बसून राहिली असेल तिथे थोडा वेळ
नाही ना सर रागवायचे ना बसतात तेव्हा तुम्हीच लाड करतात निंगा तुम्ही म्हणे हा आम्ही बघून घेईन. अस रागवतात ना सर आनखी हा. शिक्षण चांगलंय इथं. ह पहिलीच मुलं हा जिल्हा परि षधे पहिलीचे मुलंय ना ते इंग्रजी वाचतात.
का काय म्हणतेस इतकं चांगलं आहे?
मग काय?
हा पहिलीच्या मुलांना इंग्लिश वाचता येत.
परिपण वाचते ना.
हा.
ते लहान ती छोटी परी
हम्म हम्म हम्म हा हा हा तेच ना.
वाचतात ना ईथच मुलं हा. हुशरे लयम कितीस साडे दहा वाजता तिथं पोहचायलाच पाहिजेल.
हा. टायमावर वेळेवर पोहोचून जातात शाळेत अस.
हा इथ हास्कूल मध्ये नाही जात असेल तरी पण चालेल पण तिथं त पहिले पंधरा तारखेला सगळं मुलं शाळेत हजर.
हो हा अरे वा छान. आणि तो तु जा कोणत अ हम्म हम्म हम्म. आणि नवदय मध्ये कोणाचा नंबर लागला हो
अं उन्नतीच ती मोठी आहे ति तू बंधनालाच आलीय ती आत्याकडे.
हो का ते.
नाही एक तारखेला तिला पण पोहोचवायचंय म्हणून तिची पण तयारी चालूये आणि जे मॉडमानी डाटा टाकलेलाये ना ते नाव पूर्ण ते भरायचंय आज तो नाही का जन्म इतिहास अस भरायचा बाकीये ना आपण त्या दिवशी बघित ना मिटिंग मध्ये आपल्याला सापडलेच नाही ना.
हा हा ह.
त आता मॅडमनी टाक हा मॅडमानी नऊ टाकलेलंये आयडी ना आयडी टाकलेलीये.
हा.
हा म्हणून ते असच करून आता बघू तीन जणांच रात्री भरलं. दुसऱ्यांच येतच नाही येत अजून एक एकदा बघू नाही आले का मग मी मॉडमाना मेसेज करू तसं
हा तस कर एकदा शोधून मग एकदा बघ नाही भेटत असेल तर त्यांना सांग की ही हीआयडी नंबर आहे मला भेटत नाही टा नाही अ अस मॅडमला सांगून दे
अ कारण की एखाद्याच दोन हजार हजार चोवीस मध्ये त्यांचे अ अपेक्षित पारीख तारीखे ना तर आता दोन हजार चोवीस तर नाही येत ना रिटर्न पंचवीस सव्वीस असं दाखवत हा मग ते नाही येतय म्हणून अम् तसं लिहिलेलं आहे मी वहीवर आता मॅडमांना दाखवणार मग मी ते तरी नऊ टाकले मॅडमांनी मला तर तीन जणांचं भरून दिलं आहे तीन पूर्ण होईना झालंय तीन एक तर दोन वर्ष मुलांना झालं ना वाढायला तर नावास कोठठं होऊन गेलंय त तिला नवीन भरावा लागेल मग चांगे अजून तिच रिटर्न बरावं लागेल का
नाही कशाला दोन वर्ष पूर्ण झालं असेल ना त्याला
फिसच टाकलेलं आहे ना मेडमांनी
मग एकदा विचारून घ्या की या मुलाला दोन वर्ष पूर्ण झालेत म्हणा अ पण तरी आयडिया आहे असेल म आयडिया असेल तर मग तुला ते डेटा जुना पुरावा लागेल दोन वर्षाचा मागचा डेटा ह तो डेटा भरावा लागेल तुला
हा म्हणूनच एकदा विचारते मी मॅडमाना हा ना खरंच ना रिपीट रिपीट तेच तेच तेच बराय
हा तेच तेच ना अंजलीच माहिती का नवानगरची त्याचे ना दरवेळेस मार्क्स ती आता जून पर्यंत भरणार हा पूर्ण डेटा पूर्ण कंप्ली पूर्ण करते मग परत जेव्हा दुसऱ्या महिन्यात भरायला सुरुवात करते ना तो मागच्या तीन महिन्या डेटा डारेक्ट गायब होऊन जात
हा सांगितलं अंजिताईने मला ती त्याशी बोलते ना मी हा दरोज बोलून घेते
दरोज बोलून घेते का काल आलं होत मला तिचा फोन
हम्
हम्म
लावते ती मला मी पण लावून देते तिला लावते ना तेव्हा रेंज असते आणि दुसऱ्याना लावते ना मी दोन मिनिटं तीन मिनिटं फक्त आवाज येत नंतर तर आवाज नाही येत म्हणून मला पण कंटाळा येऊ लागतो म्हणून मी नाही लावत आणि अंजली ताई जर लावलं ना तेव्हा पूर्ण दहा मिनिटं पण बारा तेरा मिनिटं बोलू शकते मी तिच्यासोबत हा म्हणून तसा काय माहीत म्हणून मी तसा मेसेज पण केलाय सरांना पण
हम्म हम्म हम्म बरोबर माझ्यासोबत पण चांगला आवाज येत
हा आता तर चांगलाच येतोय आणि ही कोण आहे धन्वंती ताई धन्वती जाई नाही तर किती दोन हजार कमून घेतले
हम हम हे आपण नंतर बोलू हम्म हो ना त्याच्या आहे तूब तू टाकलं का अकाउंट नंबर?
ट नाहीय टाकलय ना
अकाउंट नंबर टाकून घे ना असेल तुझे पण बघ हम्म हम्म
अजू
मग अजून काय काय बनवलंय तू जेवण?
जेवण तुडीची डाळ आणि पोडे बनवलंय
हा हा तो सांगितल सांगितलं होतं ना मला ते विसरून गेली
हा लग्यास
हो म
बस काय आमचा डाटा तर नाही विसरतात तुम्ही हा हे बाकी ये ते बाकी ये हे करा ते करा आता कस काय विचारल?
मग तो डेटा आहे तो डेटा डेट विसरू शकत नाय जेवण विसरू शकते मी पण डेटा नाय
मला सरांन ते पण आलेय हित संंजना मॅ मॅडम
शादला गेलेत ते त्या ते पण
त्या सुट्टीवर आहे आज
पण मीटिंग होती बसल होतान असल तला मीटिंग होती पण मी गेलीच नाही नाही असं नाही जायचंय मला म्हणून तब्येत पण बरी नाहीये
नाही गेली सगडे बाय दुखतय म्हणून नाही गेले अस चालेल हो
तु नंतर परत उद्या परवा वगैरे हा ठीक आहे चालेल